हॅलो!
ह आवाज यालाय का?
यालाय.
तेच सानिकाला बोलो ग तेच तेवढं बोललो.
हा.
आणि काय आठ मिनिट झालतीत, आठ नऊ मिनिट होत लते जवडता कट देलो ह तेवढंच बोललो आणि अंजलीच सांगाल ते आणि ते डिकेटच- विचारली ग तुम्ही येणार काय?
हा मग काय मला आ तर आता ती काकीची मुलगी तर नाही म्हणलीच, काय जाऊन, हॅलो बोलकी अ खुयात तू बोलाला म्हणून थांबलोय नव.
अगं मी कुठे काय बोलाल? तुझ बोला आल्यास.
च नाही ती का काकीच्या मुलगीला फोन केल मी लगेच ती म्हणली नाही जाणार मी, कारण तिनं डी वाय पाटीला ऍडमिशन केल्या वाडतं,
का एवढीसी फी भरून
ती हॉटेल मॅनेजमेंट च करणार आहे ग. तिला प्रायव्हेट कॉलेजेस घ्यायला लागणार होत.
तरी पण रे... जास्-
त्यांचा हाय का पैसा हाय.
हा हा चालतेय मध्ये सोड चालतेय.
हा बघ की, आता त्यांचा मोठ्या पोरगीला एवढं पैसे घातला टिकेटी ला होती ती पण, अछे ब जागटला तिचं तर चार वर्षात किती -किती घातल्यात मग हिला घालणार नाही होय.
वय.
ह
डिकेटीला ला जायला काय नाही ग खरं ते आपली शिक्षक आहेत, आपल्याना शिकवणार म्हणून हे होते, हे नाही.
म्हणूनच मला नको वाटवलं त्या अभिनंदनात हकलून काढलेय कॉलेजमधन. आणि परत जायचं होय तिथं?
वय. सोड बाई मी पण नाही ग मी पप्पा म्हणतात, आमचे खरं नाही बाई मी पण नाही, तिकेटीला आणि मी विचार करत नाही लास्ट ऑप्शन त्यानं ठेव असं बाळ त्याला.
व ते आता तू दादाला आठवणी ना तिथले वहीपी कॉलेज तर चौकशी- कराला का सांगलीच्या-
आणि कुठले सांगलीत कॉलेज आहेत.
नाही कुठलं मला तर माहित नाही, मग विद्यापीठचं भारत-
भारतीय विद्यापीठ हाय सोड.
का भारतीय विद्यापीठची फी बघायला पाहिजे.
हा बय बघायला पाहिजे, तिचं पण आपल्या युनिव्हर्सिटी सारखं असलं तर ग
होय तसच आहे गं भरती विद्यापीठची फी ऐंशी हजार आहे, बाळ त्यांच सीट- विदाउट सी ए टी चा ऑडमिशन होत, माझी मैत्रीण आता जी सिटीम कोल्हापरला आहे, तीच सांगली ला पण असत्या.
हो तेच ना मी म्हणाले. भारतीय आ आपल्या पन्नास हजार काढल्या म्हट भारतीय विद्यापीठला पण असं, असलं तर.
होय ग तेच म्हणलो ना मी, मग त्यापेक्षा आता मला तर आता माझ्या डोक्यात वारणा कॉलेज होतं, पण आता रत्नात स माझा डोक्यात तो ते कॉलेज ह आहे म्हणजे पहिल्या प्रायोरिटीवररती हा. ते बघूया मिळालं तर, आता शिक्षण बाकीच शिक्षण चांगलं म्हणजे झालं, आणि त्यातन चुकून आपलं नशीब लागलं प्लेसमेंट मिळाला तर मिळाल्यात पण गं.
होय ते.
अर डायरेक्ट एमसीए डायरेक्ट एमसीए ला प्लेसमेंट होत्यात. तेथ इंजिनिअरिंग कॉलेज नसल्यामुळे.
होय.
त्यामुळे डायरेक्ट आपल्याला जॉब मिळण्याचे नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की आपल्याला प्लेसमेंट मिळू शकतो. फक्त स्किल्स डेव्हलप करायचं. झालं की त्यात पण जर आपण दोघी चुकून आलो. लॅप टॉप की लॅपटॉप घेणारच आता दोघीजण चुकून जर संगं बिंग ग आलो तर आपण दोघी पण काय तर कोर्स करून स्किल वाढवू शकतोय
वाढवू शकले जोड?
मग तेच की बघूया तू पण घरात सांगून बघ. हम्
बघूया बर नाव
काल दोघी तर
हॅलो
हॅलो हा नावं टाकूया असलेला बर असतं ग आपल्यालात
तेच की, कॅप राऊंडला टाकूया की माझं काय नहीे, टाकायचसारखं टाकायच. कानून ते डिसाईड कर.
हम्म
टाकासारखं टाकूया की, सगळी कॉलेज टाकू या. असं काही हे तर नाही जेवळ कोल्हापूर
अई पण ती स्टेफीला पण मिळतेय म्हणली रत्ना. सांगलीचं कुठलं? कोल्हापूरच कुठलं?
खरं तिचं अजून ईडब्ल्यूएस निघायच आहे बाळा.
तरी पण ग त्यांचा गेल्या वर्षी ओपनवाल्यांचा कट ऑफ एक्केचाळीस चौथा
हा म्हणून म्हणालोय भाराय्या काय माहिती भारी हाय की बाई आपल्यासाठी
होय ते तर आहे सो भारी आहे ते.
नाहीतर काय?
हं चांगल हाय
आणि असं जज करण्यासारखं पण नाही कॉलेज शो फी कमी आहे शिक्षण कसं असं फी काय आता मुलींसाठी कमी्या मुलांना हाय तेवढीच फी आहे.
मुलांना सगळीकडे एक लाखच हाय सोड.
बघ की ते युनिव्हर्सिटीतच कमी आहे. बघ
तेच युनिव्हर्सिटीचं ते एवढं कमी आहे मुलांना.
होय मगाशी टुपी बडबड आलती डिकेटी तस म्हणालोय मी घेणार हम् तिकीटी कसं घेणार आहे, असं तसं तुम्ही पण बघा नाझ्याला मेसेज केलंय, नाझ्याने रिप्लायच दिली नाहीय.
ते नंतरचं केल्या वेळी मॅसेज, मी रिप्लायच केलं नाही.
तिकेटीत जाणार आहे का विचारलाय वाटतं तिनं.
हा मी फक्त सेन केलो नाही आहे गं मी मेसेज. रमण
हम् मला म्हणली कि, मला म्हणली सीन केली नाहीय जाणार आहे काय विचारालतो तो करसे म्हणलं नाही अगं कामाचच असतं मला पण बघ फोन करतो करतो म्हणल्याने आता फोन केलती गं म्हणलं
हा
हा म्हंणली जाणार आहे का? म्हंणली असं तसं बडबडली बडबडली बीकेटी कॉलेज असं तसं. बगराला म्हणले केटी कॉलेजला
ते तिकेटीलाच मल वाढतेय मला तरी
तिकेटीलाच घेणार ती
तिचीी मैत्रिणी कुठे घेतली आणि ते दिवा प
तन डी वाय पाटला हम्म
हिचीी मैत्र्रीण कोण होऊ शकत नाही सडवई या तृप्तीचा
होऊ शकत र आता त तिच्यासारखी तिला मिळाली तर किंवा पोजिट तिच्या सारख सत्तानुजा मिळाली तशी मीळऊ शको कोणतेट म्हणलेटीत पोरी कसल्या असतात तुला पण माहित आहे
माहित आहे सण
आणि आता आ लई बोर बा आपल्याच कॉलेज मधल्या तिकीटेत घेणार त्यामुळे तुझ्यासमून कोणत न्यूज मिळेलते हा
ते तर्र असण आपल्या वर्गातले बहीजण आहेत बाळ घ्यायला विकेटीत
तेच क सगळे उलटू उलटू पडलं तर तिकेटीवरच
काण
हा आणि तिकेटीच फीच चौकशी केलंय म्हण खोळे तू कसली चौकशी केलीस बाळ तिकेटाची फीच काय चालली म जर मेरिट म नाही मिळालं हा म्हणजे जर मेरीत म्ह ना आ हा फी चौऱ्याण्व हजार
आणि डोनेशन आहेच की हो डोनेशन असणारच की ग डोनेशन आहेच क
मग तेच गम सग टोटल विचारलेल ब तुलाला ज डोनेशन बाद फ आहे तेलाख
दोन वर्षाच पाच आक पर्यंत जाईल
म्हणजे एका वर्ष पाडीच ना कारण तिथलं खाणं पिणं कपड्याचा सारख ह्या फिरणार तिथला तिथं त्याचे खायला सगळी जाते म्हला खर्चा भाग म्हणजे ति घालत नाही कर त एवढा पाच लाख कोण राणार दोन वर्षाला पाच म्हणजे सहा लाख परवतलवा
अग डोनेशन तु कस डोनेशन कऊ शकते बाकीचा्ट केनगली सती
आता किती कमी होणार आहे ग दीड लाख अस पन्नास रुप कमी करतील
एक लाख तर कमी कमी एक लाख होऊन बाकीच एक एक लाख तर फी भरायलाच लागला इथे दोन लाख गेली तर
ह ग ते केला ते दोन लाख जवळ जवळ चार लाख पाच लाखाला आरामात जातो दोन तीन नाही एका वर्षाचीतीिथ होरा न होता दुसरा वर्षा तिचा होरा हजार तिथच दोन लाख झालं डोनेशन दोन वर्ष डोनेशन देण्या किती ते एक लाख जो सं तीन लाख झाला आणि एक जा तिसे मटर किती लाख ती एक दोंदनाताच म्हणजे चार लाख चार लाखांच्या वरचा खर्चा इिकडचा तिकडचा खर्चा कसा असतय माह आहे इव्हेंट्
म बघ मिेटस पण असतात तिला पण कढयला लागतात पैसे
हा मग सगळं धरून चार साडेचार लाखाला जातंय तिच्यातती घालतील ना मग एवढे पैसे साडेचार त्यांन लागत
काय म्हणत आंटी आता
आण ती एवढं पैसे घालणार रे स्वतःच्या पोरांना म्हणाला एवढे पैसेी कधी घाला नाही हिला घालू तिचा पप्पा काय कमवतोय एवढं पैसे घालायला. आणि काल भक्ती सांगाल ती बघ अष्टीन त्यांच्या दोघांसाठी कुठली कॉलेज बघितलय हो ना कमी मेरीटची.
अगम
ते आणि सांगलीच बघायला नको बाई डोक्याला ताप.
हो. पनवेला नाही एकेचाळीस आहे बा. उड्या मारालालती की हॉस्टेल जास्त मार्क पडले जास स मार्क पडल्यात.
होय. तेच की मग तृप्ती म्हनली मला कराडच कॉलेज मिळतय मी म्हनलं मग घे जा की.. आणि क कराडरचं कॉलेज कसलं मोठ युनिव्हर्सिटचं नाव आहे गव्हर्मेंट कॉलेज आहे कराडचं. आणि तिला कास्ट म तिला सेव्हंटी फाय पडल्यात बहुतेक तिला मिळतय आणि मग जा का की म्हणल मिळते तर आणि सगळं फ्री आहे म्हण तिथं हॉस्टेल बिस्टेल काय काय विषयत आणि तर म्हणली मेसे मा माझं खा मी बाहेरचं खात नाही. म मग मनात म्हणलं मरजा म तिकडं.
काल पण खोटाडी ते दाबेली एक बसून खात हो ग काय ची.
बाकी मी असतो तर बई फुकट मला मी हीतलं सगळं सोडून त्याला कराडला पळालो असतो मला मिळालं असत तर. म म्हनल शानिस हाय त मग घेेत जा म्हटलं खुळे कशाला सोडायला एवढं भारी कॉलेज. तर म्हणी बघणार मग नंतर म्हणी बघणार हे ब ईलास्ट म्हणजे तरी पण वि विचार करायला अजून मिळालं तर मी घेणार, मग असं म्हणते.
ओके. ती हे कनी बोलत्या एक आणि करत्या एक बाई सोड तिचं काय स य तर नकोच. मला तर तेव्हा म्हटली बई ते भेटलेली बघ युनिव्हर्सिटीतच घेणार आहे मी ऍडमिशन म्हनली.
म्हणली की मला आमच कन्फर्म होत म्हणली युनिव्हर्सिटीत आणि हिला तिची मैत्री नाही त्या नुसार तर एक्केचाळीस पडल्यात युनिव्हर्सिटीला. सिईटिला आणि तिला तिझं पहिल्या राऊंड ला नाव आलत तनुजाचं. आणि तृप्तीला पण मिळाला असतं खरं फी तिने एवढी जास्त सांगितली ना म्हणून तिन घेतली नाही. ऍडमिशन जर फी कमी असते की, नाही तर त त्या दोघीना प तिथं घालायच होतं मग तनुजान ती एक घेनार होते पण फी लय सांगितली म्हणून तीन घेतली नाही. अगं ती तीच पप्पा काय म्हणलं तृप्ती जर युनिव्हर्सिटी घेणार तर तू घे.
मग वाचवले असते की नाही पैसे तीत बाळ.
बग की खुळीच आहे. नाही घेतली मग त जबावा तीज बाबा वन आता मला तृप्तीला असू दे तृप्ती तुझं काय बसच जाण्याऐण्याचा खर्च असल दोन वर्ष तसं मी बघतो घ्या जावा युनिव्हर्सिटीत तर मला म्हणत्या कोण असं काय म्हणलं म्हणजे का आपण लगेच घ्यायचं असत काय म्हणणार म्हणतेय आप पण कुठे हे करायचं मी काय नाही म्हणल शानि आहेस म्हणल.
ती परत झाली सोडबाई घेऊन तिकड ती खर केली जर युनिव्हर्सिटीमध्ये आल्या
जायचीच आहे. तिथं पण एकटच पडणार होती, पण एकटच पडली प पडलीस तर मग काय झालं असत.
पण तिथ प्लेसमेंट आहेत ना डी. वाय. पाटील ला.
हा ते पण आहे सोड. तर चांगलं नाही ह ब ते पण कॉलेज. बघितल्यास नव फक्त डी. वाय. पाटील, डी वाय. पाटील, डी. वाय. पाटील.
अजून पण ते दिव्या पाटील आता काल सांगालती म मला तिचा कोणतो भाऊ आहे कि मावशीचा मुलगा तो होता ना डीवाय पाटील चा टॉपर होता अकोर्डीचा त्यो सांगाल तर तिला भक्ती तेवढ्या मोठ्या कॉलेजमध्येध्ये घ्यायचं असं काही नाही कारण दि प्र पाटीलचे अकोडच जे कॉलेज आहे की दिव्या पाटीलचे अठरा कॉलेजेस आहेत त्या सगळ्या अठराच्या अठरा कॉलेज च कॅ्पस ड्राईव्ह त्या अकुर्डीच्या कॉलेजमध्ये भरतोय असतोय जवळ जवळ अठ्ठावीसशे